हॅलो, हा बोल की. बरी हाईस?
काय हा बारी हाय बघ, तू बरी हाईस?
हाय बग निवांत.
हा चहा झाला काय?
चहा आत्ताच नाही, नंतर आता.
होय का उन्हाळ्याच दिवस हाईत सोड जरा.
होय. तुझा?
माज पण नाही बघ अजून.
हम्म. मग घरातले तेण कशे हाईत?
हाईत हाईत बरे आहेत बग. तुझ्या घरा
होय.
काय हम्म?
होय, आज शाळा चालू झाली.
हम सकाळी गडबड असणार मग
होय सकाळी गडबड म्हणजे आववरतच नाही लवकर शाळेला जायचं म्हटलं की
आम पहिला दिवस म्हंटल्यावर जरा असे गडबड होतय आता रुटींग बसूनपर्यंत
होय रुटीन बसून पर्यंत उठवायचं आवरायचं मग त्यांच्या पाठी मग लागाला लाग प्यार चहा पी रे चहा पी रे
हो होय जेवण घ पोटाला घालायला पाहिजे हो पोटायला घालायला पाहिजे
होय होय कधी सकाळी सात साडेसात ला उठवलेलं दहा वाजलं तरी याच आवराणे
अ प्रार्थना वगैरे अस ते प्रार्थनेला तर जायला पाहिजे कि पहिला
होय पहिला दिवस लेट न जाऊन कस चाललेल
हो मग पुस्तक वगैरे दिली असतील कि तुमच्या पालकांकडे
दिलेत की पुस्तकं दिलेत गणवेश त्यांचा शाळेचा
हो हो कस कोणता कलर आहे गणवेशचा
अ हे झा राखाडी कलरच शर्ट आहे आणि निळा कलरची शॉर्ट पॅन्ट आहे
हा हा चाल चाल अगं तुमच्याकडं आठवडी बाजार भरतस ना भरतय काय ग
हो भरतो की गुरुवारचा असतोय भाऊ
गुरुवारी असते का हा हा बरं आमच्याकडें सोमवारी आणि शुक्रवारी असते बघ दोन दिवस असते आमच्याकडे
हो आहे मग भारी आहे की ग म्हणजे काय लागेल ते आपल्याला आणायला येते
चार दिवसाचं स आणलं तरी चालते आजच अस तेवढंच आणायचं करायचं
हो आमच्याथ गुरुवारच असतं आणि ते पण स सकाळी असतय सकाळी एवढी धावपळ होत्या गुरुवारची
अगं आमच्याकडे तर नऊ ला भरताय आणि अकराला म्हणजे संपतय अकराला सगळं बाजार जातोय लवकर आवरून दजायला लागते सकाळी गडबड जेवणाची धन्या पाण्याची आणि त्याच्यातच बाजारला जायचं बास होते
होय होयच की आणि जे ते अकरा नंतर भरतोय सोड खरं उनना असं ऊन असले की उन्हात जायचं नकोच होते तिकडं बाजारला
तुमच्या इकडे कसं दर वगैरे कसं मग य कोणतं कोणतं फळभाजी
हा आमच्या इथे सगळं माळव येत आ फळ फळभाज्या येतात भाज्या येतात ते कपडे पण येतात भांडी पण येतात सगळी दुकानं असतात आमच्या इथं
होय आमच्याकडे बघ आता हे आठवडी बाजार म्हटल्यानंतर पालेभाजी तर काय येणारच फळभाजी पालेभाजी ते सोडून आमच्याकडे आईस्क्रीमची गाड्या परत हा होय वडापावचा स्टॉल कपड्याच स्टॉल हो होय आणि परत अस ह आपला हंतरुण म्हणजे चादरी बेडशीट वगैरे तसलं पण सगळं येते आमच्याकडे विकायला हो ज्यांना उभारून खात असतात बघ परत ते कणीस फिरायला गेल्या नंतर कणीस आपल्याला शिजवून देतात ते तसलं पण हा शे तसल पण येते आमच्या बाजारात तिथ आणि जास्त क म्हणजे विक्रेता येऊन बसतात की बाजारात जास्त करून म्हणजे बाहेर न आलेली विकाल्या तर त आमच्या जास्त करून शेतकरीच म्हणजे आपल्या शेतातला माल विकायला येतोय असं
होय ते असलं तरच माळवतीन चांगल्या असतेनी ताजं पण भेटतय ना
आपल्या कडे औषध कमी मारतात आले असते त्याच्यावर जरा ते का आपल्याला माहित नसते किती औषध मारले काय केले
होय होय
काय करताना धुन स्वच्छ घ्यायलाच लागते सोड तर सगळं फळभज्या पालेभज्या मिठाच्या पाण्या स्वच्छ धुन घेतो बघ त्याच्याशिवाय करतच नाही
होय होय आम्ही पण बा आणले की पहिला दोनच हेत ते धूनच ठेवतो मी तर फ्रीज ला,
होय ते एक काम अस ते बघ आ बाजार घेऊन आले की सगळ नीट व्यवस्थित करायचंय डब्यात पॅकिंग करून ठेवाय ते म्हणजे गडबडीच्या वेळलां लगेच घेता ते सग
होय आणि कोतनेर तर उअनाशा न किती, लय महाग झाल्या उन्हाळा जास्त आहे त्यांना,
होय होय तुमच्याकड कस पेंडी आहे कोथिंबीरची,
कोथिंबीरीची पिंडी पंचवीस रुपये तीस रुपये पिंडी आहे.
हा म्हणजे सगळीकडे एकच रेट आहे गे. आमच्याकडे पण पंचवीस तीस आता जसं, परवाच्या बाजारात, आत्ता सद्या वीस रुपयाला होत बघ तेव्हा कस काही एकदा कमी होत पाऊस पडलेला म्हणता- व्हा कमी होतो केव्हा वाढत बघू वीस ला,
होय होय गेल्या आठवड्या तर चांगली म्हणजे चांगली पण भेटली कोत न सोड आणि कमी पण होती, म्हणजे दर कमी होता त्याचा, नाही तर त्याच्या अगोदरअ, पन्नास रुपये दू आमचं तर उरुस होत त्यावेेला तर पन्नास रुपयाने पेंडी होती.
होय होय आमचं पण पंचमीच्या वेळेत असतय वाटत काय आणि तेव्हा तर, काय विचारूच नकोस आठवडी बाजारच्या बरोबर दुसऱ्या दिवशी ठेवतात. ते उरूस, कुमान जत्रात्यानं एकदम महाग वीस रुपयाला पावशेर मिळणारी गोष् पंचवीस तीस रुपये हे तर कमी झालंय एक एक जण, तर काय विचारूच नकोस पसतीस रुपयला घ्यास चास रुपला अर्धा किलो घ्यास, त फ्लावरला तर काय विचारू नको एवढं रेट लावतात कारण ते कुर्मा वगैरे जास्त करतात की,
होय होय होय तस आमच्या इथ तर लवकर गेलं तरच भेट
हो आमच्याकडेच आता, मीच बघ परवा गेलते तेव्हा, फ्लावर कसं खाली खराब होईल पिशवीत गेल्यानंतर मण सगळं फिरून आलं तोपर्यंत सगळा संपला. फ्लावर जास्त घ्या पैसे पण द्या म्हंटलं तर नव्हतंच तिथं. सगळं संपले संपलं सं
आणि लवकर मिळत पण नाही बीेतो फ्लावरण ते कसं सगळी कुरमातन करतात नाही.
होय होय आणि आता कसे ते विदेश, त्याचा मुले पण आमचा बाजारात म्हणजे, आमच्या तिकडे साईडला यायला लागला पण ड्रॅगन पर ते पियर,
होय होय ड्रॅगन फ्रूटस ते म आलावलंगता
होयय देशी काही देण कापलं हे नॉर्मल चैसूर आपल्याकड च का
होय मग फळ काय घेतेस आठवड्याच्या बाजारात,
मी सपचंद घेते आता आंब्याच सीझन होत. म्हणता कांब ठरलेलंच होतं, हम् हम् हम् केळी पण काय आपलं, होय केळी पण काय बारा महिने मिळते, त्याच्यामुळे केळीच काय एवढं वाटत नाही.
हा.
सीजनल फूड म्हणजे फ्रूट्स असतात, ते घेऊनच येतो मी.
होय त्या त्या सीजन,
तरी जास्त झालं बघ. या वेळी
होय,
होय,
आमच्या इथ तर शेतात जांबाळाच झाड आहे. तिथनच आणून आणून, खाल्ले आम्ही सांभळ
व काय, आहह हम् हम्.
झाडावरची काढायची आणि घवखायच धुन,
पण अ आणि आमच्या शेजारऱनाच्या परड्यामध्ये जांभळाचं झाड मोठत मोठ तिने आम्हाला दिलेली. थोडं खायला ल छान त्यांचं विक विकतच काय आपण चव घेतलं एख दुसर गोड लागत. ते बाकीच मग कसं असेल त्यास पण त्यांच्याच झाडाच एकदमच, गोड म्हणजे काय साखर खाल्ल्यासारखं छान होतं. होय होय आणि तुला मी सा देश श्ही जांळ बघितलास का एकदम छोट छोट असते बाई अगदी आपला बोट टाप च्या आपल एकदन असं छोट ग असं कसं सांगू तुला. हम् आपल्या हा. त्या टाईप मध्ये तेवढं छोट छोट असतात ग देशी.
ते काय मी बघायला नाही.
मी ते बघितले आमच्याकडं तिकड बाजारमध्ये मिळते तथे खूप महाग असते.
होय.
देशी म्हणतात बाई मला पण माहित नव्हतं मी पण पहिल्यांदाच बघितलेलो.
होय मग खायला कशी आहे त्याची चव कशी लागते.
आपल्या ह्याच्यासारखच पण ते देशी त्याचा आकार तेवढा लहान असतोय. ते आपला हा. आप मोठं ते आपण बघितलेले ते मी पण पहिल्यांदाच बघितलेलो मग काय हय म्हणता मी विचारल ते मला का ओळलंच नाही म त्यांना जांळ मग असं कस काय म्हण ते म्हटले देशी जांभूळ आहे ते द्या म्हटलं मग. हम्म परत अ लहान मुलांचं भांडी वगैरे येते विकायला. परत आपल्या होय. लहान मुलींच्या चापा बांगड्या बायकांसाठी येतय. बरत असं आपलं दररोजच लागणार आस घरगुती वस्तू चमचा वाठी टिकल्या. असं सगळे येते तिथे विकायला पर ते लहान बाळांना ते हातात घालत नाही का आपण.
हा हॅलोस.
हा सगळत असले ते लहान मुलांचे पण कपडे येतात विकायला.
हो आमच्या इथं पण येत एक दोन द दुकाने येतात कपड्यांची लहान मुलांची परवाच तीतन शर्ट घेतली छान लागली. उनी शर्टो, उन्हाळत घालायला हलके असतात ना कॉटनचे असतात.
हम्म हम्
ह
हो गे उन्हाळ्यात कॉटन चेच कपडे भरवत त्यांना कसं गरमी जेस्तते नाही आपण औषध वगैरे खाल्लेलं होत.
हो आणि ह्यावी खूपच उन आहेत. त्यामुळे पोरांना असं फॅनश वगैरे चालनाच झालंय आता.
हो हो आमच्याकड ते सोमवारच लाईट जाते बघ. वटं झोपायला बघत नाही फॅन नसल्यामुळे फॅनची सवय होत्या कुठं झोप
हो आमच्या इकडे पण सोमवारच जाते स काय केेलं की संध्याकाळी सहालाच येते लाइट.
मग आता आठवडी बाजार मग म्हणजे महागाईत काय स्वस्त आहे असं म्हणजे. कसा ए
जरा ते आता कसं आता कसं जर पाऊसास कमी आहे नी ऊन जास्त आहे त्यामुळे जरा मा म्हणजे भाज्या फळभाज्यांची तेन रेट जरा वाढूनच आहेत. तरी आणि दुकानपेक्षा जरा असं कमी म्हणायचं तर वाढूनच आहेत. वांगी तर बघितलं पंचवीस रुपये तीस रुपये पावशेर
होय होय ते महागच आहे चून हे आठवडी बाजारमध्ये जर स्वस्त मिळते पण गेलं नाही म्हणून समज एक तर आमच्या इकडं कसं असतंय दररोज पण बाजार भरते असं पारकटा म्हणून आहे आमच्याकडे तिथं दररोज ब अं म्हणजे दररोजचा ताजा-ताजा म्हणजे पालेभाज्या तेन सगळं मिळते पण कसं आ तेेवढ्या बाजारपेक्षा त्यांनी रेट जास्त लावलेले असत्यात. हम्म म्हणताना आम्ही तरी आठवड्या ब होय. त्यांचं कसं घेतातच म्हणतात गरज आहे म्हणून आम्ही तर सरळ आठवडी बाजार चुकवतच नाही कसं एक सोमवारी जर चुकला तर शुक्रवारी मिळतो शुक्रवार चुकला तर एक सोमवार मिळतो. आणि फ्रीज असल्यामुळे काय चालत फ्रीजला ठेवलं की राहते आपलं.
होय होय.
चालते चालते मग सांग नेक्स्ट बा आठवड्यात काय काय येते तुमच्या बाजारात?
हा हा चालते सांगते तू पण सांग मला.
सांगते रेट पण लक्षात ठेवा आणि सांग मला. हा चालते.
हाय
हा हा. ह